आवाज येतय माझा?
हा येतोय बोल की
हा काय करायलाय.
काय नाही बघ स्वयंपाक चालू आहे.
हो काय आमचं आता फिरायचं इथं चालूय. आलोय वरती टेरेस वर. हं, तुमच्या इकडे महापूर आलाय?
महापूर अजून तर काही नाही. आमच्या इकड आता पंचवीस फुटापर्यंत पाणी पातळी आल्या अस अस म्हणाय लागलेत. नको ग बाई महापूर खूप त्रास होतय अगं.
तर काय लय झंझट असते.
झंझट नाही अगं. हाल लोकांचे किती होतात माहितीय काय? लोकांचे होतात प्लस हा आपले पण होतात सोड त्यांच्या सोबत.
होय.
सगळी शेती पाण्याखाली जात्या,
एकेकांचे तर घरात पाणी जातय सगळं.
अगं एकेकांच्या नाही, मागच्या महापुरात ना दोन हजार एकोणीस च्या महापुरात अक्षरशः आमचं हे झालेलं. म्हणजे चुलत न दीर वगैरे आहेत तिकडं राहायला.
हा.
त्यांच्या घरात त्यांना वाटलं नाही ना म्हणजे त्या त्यांना कस वाटलं की दोन हजार पाचला जसा पुर आलेला तसाच येईल हा.
हा.
म्हणून त्यांनी जास्त सामान वगैरे काही वरती ठेवलं नाही. आणि आहे असेच हिकड गावात निघून आले.
हा,
आणि बरोबर ते सगळं पाणी वेग गरे शिरून गाद्या वगैरे सगळं खराब झालेलं. सगळं फेकून दिल अगं.
काय?
हं. ते कस राहायला, जेवायला खायला आमच्या इकडंच आले. मग जेवायला खायला क पडे लत्ते वगैरे थोडेफार तेवढंच घेऊन आलेले. बाकीचं सगळं त्यांचं खराब होऊनच गेलं ना.
हो की. आता आमच्या हितं पण,
आटतय बघ.
होय का?
हं.
आता आमच्या हिथं पण येते. म्हणजे आमच्या गल्लीत अस येत नाही घरात. बट आमची जिथ स्कूल आहे ना, तिकडचं पाठीमागच्या बाजूला सगळ्यांच्या घरात अस पाणी येतंय.
हं. मग काय तुला शाळेला सुट्टी मिळत असेल सोड.
कुठली? नाही देत.
हं.
आमच्या शाळेच्या कंपाऊंडच्या तिकंड असं पाणी आलेलं सगळं दिसतंय.
हं, नाही गं पाण्याला कस आहे, म हा पाण्याला पाण्यापासन जसं म्हणजे जेवढा आपल्याला लांब राहता येईल, तेवढंच माणसानी राहिलेलं बरं आहे.
होय की.
हं. अक्षरशः हाल लोकांचे आता ते मी चुलत जावेच्या मुलीला, मुलाला वगैरे आम्ही काय केलते इथं आणून ठेवलेलं.
हां.
ह्या दिवशीच्या हवामानामुळे परत पोर आजारीच पडतात ग. ती पोर आजारी त्यांच्या आई बाबा आणि आमची पोर आजारी पडली.
होय की.
हं. म ते कसं? आता आलंय माणूस म्हणल्यानं तर कसं हा सगळ्यांनाच पुराच काय त्यांना एकट्यानच नाही सगळ्यांनाच अस तडाखा बसलेला
होय.
हम्म आम्ही तर दोन हजार पाचच्या वेळेस ना. पूर येणार आहे असं समजल्यानंतर म्हणजे पाणी याय लागले याय लागले पण बघायला बघून आलो आमच्या सासू ची बहीण लागली ओरला अ ग म्हणली पाणी याय लागलंय आणि. कुठं राहायचं आपण जऊ आम्ही इकडं कवटे मंकळकडे जाऊन राहिलेलो
हो का
आणि पाणी खरं म्हणजे आमच्या इथं आलंच नाही त्यावेेळेस त्यावेेळेस आलंच नाही, आमच्या दारा पण शक्यतो आज. इथपर्यंत काय दारापर्यंत आलेलं नाही चुलत दिरांच्या वगैरे इकडें येतय आमच्या इथं तर का अजून तर काय आलेलं नाहीये म्हणजे आमच कस जरास उंचवट्यावर आहे ना.
हा नाही आमच्यात इथं शाळेच्या इथं जरा आलंय दिसायला लागलंय
हम्म. नाही का हाल होतात हम्म अभ्यासाकड पण लक्ष द्यायचं बाई
हो
नाही ग खूप हाल होतात लोकांचे म्हण किंवा सगळ्यांचेच हाल होतात शाळेत पण ते काय मग ते छावण्या टाकतात त्यामुळे ते शाळेच्या मुलांचं नुकसान होतय.
हो
लोकांचं पण थोडं नुकसान होत नाही पुरामु
हो की आता आमच्या इथल्याचं पण निम्म घर असं पाण्यात जाते पूर्ण
हम्म.
ती पण आमच्या शाळेतलीच आहेत वर्गातल्या पोरींच्या घरातच पाणी जातं
हम् अक्षरशःग मुलांची पुस्तकं वगैरे पण भिजून जातात तं अचानक पाणी आलं की काय सु त नाही ना माणूस पहिलं. प्रायोरिटी कशाला देतोय जीव वाचवायला जातोय कारण पाण्याचा वेग एवढा असतो ना की काय समजत नाही
हो.
हम्म.
आता आमचं घर एवढं बांधलंय तरी मोठा पाऊस पडलावर आमच्या आजीच्या खोलीत गळतय आहे
अगं स्लॅबच्या घरात सुद्धा आता आमचं पण तसंच आहे की पुढच्या बाजूला स्लॅबचं घर आहे आणि आत पाठीमागच्या बाजूला पत्र्याच आहे. पत्रात नाही गळत एवढं तर स्लॅप मध्ये ना असं ते पाणीवर ती साचून राहतय काय काय समजत नाही
हा ते पाणी पाण्यास हात मोरतय ते म्हणून खाली येते, आम्ही पण ते खूप. सगळ पा मागच्या वर्षी काढलेलं सगळं तिथलं बॅरल टेन वरच टेरेस वरच काहीच नव्हत तिथं काहीच
नाही पाणी कुठून येते हेच समजत नाही एवढं म्हणजे ते हेऊन जातं
हो.
हम्म आता बघायचं या वर्षी् हांाय लागल्यात पूर्ण कमी काणता पाऊस पडू दे पाणी पुढं गेलं म्हणजे, काय वाटत नाही ग पाणी नाही. पाणी नाही म्हणून तळमळी लोक पाहण्यासाठी आणि आता पुराात हे झालंय काय म्हणणाली जुनी लोक म्हणत होती, की हा ह्या वर्षी जांभळ भरपूर आल्यात पाऊस पडणार नाही आता तिथ लोक. कुठ शोधली पाहिजे जांभळं कुठं आहे जांभळ येऊ दे्या नाही त काय येऊ दे त्यांन सगळा बॅकअप भरून काढलाय पावसानं म्हणलेल्या लोकांचा बॅकअप सगळा भरून काढलाय. हम्म
पाऊस बरा पण अति पण एवढा हे नाय.
नाही ग आति पावसानं पण लोकांचं हाल होतयं ना.
हो तेच की
हम्म लोकं काय काय म्हणून करणार कुठं कुठं म्हणून जाणार ना भाजीपाला व्यवस्थित मिळतोय. किंवा बाकीच काय किराणा वगैरे आणायचं तर सगळं महाग होऊन जातयं.
होय आता मगाशी बातम्यांना बघितलं. असं कुठ तर कुठल्या तर चिल्ल्याचं नाव घेतलं आठवत नाही एवढं, तिथं अजून एक थेंब पाणी नाही.
हा आगं ते तिकडं जालना वगैरे ते तिकड आहे ना नंदुरबारच्या साईड ला शक्यतो तिकड कसं जास्त पाणी नसतंयच ना.
हा
तिकडं ह्याच्याकडं परत लातूर वगैरे साईडला ना पाणी जास्त नाही हिथ आपल्या इथं साधं इथल्या इथं आपण गेलो तर ना एक पन्नास किलोमीटर वर कवटेमंकाळ ला सुद्धा ना जास्त असा पाऊस नसतोय. आणि पाणी सुद्धा ना त्यांच्याकड असं चार दिवसातनं तीन दिवसातनं एकदा येतयं अगं तसं काय लोकं करत्यात काय माहितीे, आम्हाला रोज पाणी येतयं. सकाळी एक दिवस नाही आलं तर त्या पाणीवाल्याच्या मुंडक्यावर बसत्यात लोकं.
आता आमच्या इथं पण दोन दिवसात ना एकदा येयाल्लयं.
नाही आमच्या इकडं रोज असतंय मग इथं आमच्या इथं कायतर काम निघणार आहे म्हणून सांगितलेलं त्यांनी अगोदर ग्रुप आहेत असे आमचे अ म्हणजे नगरसेवकांचे त्यांनी त्याच्यावर सूचना टाकलेल्या की पाणी अ काटकसरीने वापरा तीन दिवस पाणी येणार नाहीये. तीन ते चार दिवस ते काम करायला लागेल. हम् मग ते कसं केलं त्यांनी तीन ते चार दिवस पाननानी म्हल्यावर आमचा भाग दिलेलाच नाहीये ना त्याच्यात की आमच्या इथे येणार अ नाही म्हणून आमच्या इथे येणारच म्हणून सांगितले आणि नेमकं आज सकाळी पाणी आलं नाही मग आमचं कसं जरा खालच्या साईडला आहे त्यामुळ पाणी असतंय आमच्याकडं. चोवीस तास कंटाळून जेव्हा आम्ही नळ बंद करेल तेव्हाच पाणी हे होतय नाही तर पाणी असतंयच.
हा
हा मग आमच्यात मला कसं पाणी असं भर पूर पाण्यात हे करून सवय हाय.
हो की.
हा मग माझे मिस्टर ओरडतात असं. तुला ना बिन पाण्याच्या गावात द्यायला पाहिजे होतं डोकं पाण्यासाठी तळमळत्यात तू धुूनं धुवायला लागलीस भांडी घासायला हे मी म्हण नाही जसं मी इथं राहायला आलोय ना तेव्हापासून पाणी इथं पण राहायला यायच्या अगोदर पाणी असं एकच तास यायचं.
ह
आणि माझ लग्न झालं ना त्यावेळेस तिथं गावात सुधा पाणी अस, एक तास दोन तासच यायचं, सकाळी तेवढंच एक सात ते नऊ वाजेपर्यंत यायचं आणि परत तिथनं नसायचं दिवसभर पाणी आणि लग्न झाल्यानंतर असं दिवसभर पाणी याया लागलं आणि तिकडनं मी राहियला इकडं आलो तरी इकडं पण तीच सिच्युएशन होती तास दोन तास यायचं आता दिवस वाटते ना, जोपर्यंत मन करत नाही तो पर्यत आपल चालूच असतय.
आमच्या इथं पण अ आठ ते अकरा, असतय पाणी.
हूं नाही म मी हित शेजारीच कुणाचंच नसल्या न मग ते काय करतात? त प्यायला पाहिजेलाय म्हणून घेऊन ज जातात. आम्ही काय म्हणतो पॅन प्यायला न्ह्या मग जर ते शेळीवाल्या मावशी येतात त्या पण घेऊन जातात. ह ह म्हणजे मानसाला पाणी असलं तरी हे हाय आणि नसलं तरी हे आहे.
हा!
ह तुमच्याकडे खरं लवकरच पूर येत असेल ना.
हो!
हूं! आमच्याकडं तरी नाही, ज आम्ही कसं इकडं बाहेरच्या बाजूला सोडं आलो तर जरा दुकानात वगैरे पाणी येतंय तिथं
हां.
म दुकानात पाणी यायचं असल तर, त्यांनी येऊन सांगून ते पण म्हणजे पन्नास फूटच्या वर गेल, पंचेचाळीस फूट झालं की येतय.
आता आमच्या इथं पण आलंय, पाणी नदीला तेन सगळं उन्हाळ्यात. तर अक्षरशः सगळं वाळलेलं.
होय अगं मी पण परवाना हे च वाडीला चाललेलं तेव्हा बघितलं, पूर्ण असं मधलं हे दिसत होत. दगड वगैरे ना नदि तली दिसत होती, आणि परत आत आता एक आठ दिवसान जाऊन बघतोय, तर कुठं आं फुल्ल पाणी म्हणजे किती निसर्ग पण आपल्या माणसांच्या ह्याच्यावर तो ऐकत नाही.
होय
निसर्गाचं चक्र म्हणजे त्याच्या त्या. त्यां ह्याच्याने माणसा नी तुम्ही कितीही हे केल ना, निसर्ग चक्र हे वेगळंच आहे. ते देवच बरोबर व्यवस्थित चालवत असतात.
होय.
म आणी काय.
ना.
काय हा, आणि काय ग चालेल ठेव.
हा!